हलो
ते चिकन मसाला काल ना आपल्याला मस्त
चिकन मसाल
हा
कसला
चिकन मसााला करायचा. पण त्याच्यात आमुलचा क्रीम टाकायचं.
हा.
काजू टाकायचे
हम्म
मग कांदा बिंदा टमॅटो वाटून घ्यायचा.
हम्म!
आम्ही दही टाकायचं.
हा दूध पण, दही पण, काजू पण, अजून
दूध नाही क्रीम टाकायची क्रीम अमूलची क्रीम भेट ती ती टाकायची.
हं हम.
ती क्रीम भेटते अमूलची एक. ती टाकायची, दही टाकायचं,
हं.
काजू टाकायचे,
हंम.
कांदा आणि टोमॅटो वाटून घ्यायचा. मस्तपैकी. आणि ते होऊन द्यायचं थोडं. मग त्याच्यात चीज टाकायचं.
चीज सगळ बटर मटर जास्त मटमट बटबट
हा आरे! बटर अरे चव एकदम बेस्ट. तू बनवून पाय मी येणार थोड्या वेळानी. तू टाकून दे तोपर्यंत आलोच.
हां.
मग आपण बनवु परत मस्त. मला अर्धा एक तास आहे अजून.
बाकी
हा बाकीची तयारी करून ठोव. मी येता येता घेऊन येईन. अमुल ची क्रीम घेऊन येईल आणि दही नसल तर दही घेऊन येईल. फ्रीजमध्ये पाहून घे दही आहे का?
हंम. दही, दुध, चिकन मसाला, चिकन हो सगळंच खायचं सगळंच टाकायचं सगळं.
हा चिकन मसाला आहे ना? हं.
हं त्याच्याबरोबर काय खायचं भात?
त्याच्या बरोबर रोट्या.
रोट्या.
मस्त मैद्याच्या रोट्या करायच्या. जिरा राईस नको, नको जिरा राईस. अ पुलाव कर पुलाव मस्त पैकी.
चिकन बरोबर कोण पुलाव खाल्ला का?
अरे मग काय कर चिकन येना चिकन आणलं का त्याच्यातल ना अर्धा तळुन घ्यायचं. मस्त पैकी टिक्या सारखं.
हां.
हा त्याच्यात मस्त शिमला मिरची, कांदा, टमॅटो असं... बारीक बारीक चिरुन घ्यायचं मस्त पैकी
हूं.
दोन बासमतीचा लांब तांदुळ नसतो का दावतचा
हा.
तो घेऊन येतो मी. मस्तपैकी... तो टाकायचा त्याच्यात
हम्म... अजून
तेवढा घेऊन येतो मी... मस्त आपण तू तयारी करून ठेव वाटलस तर... तांदूळ बिंदूळ धुवून ठेव... थोडे अस त्याच्यात करून ठेव.
हम्म... अजून?
मग. मस्त ओत... पाण्यात वाफायला ठेवून दे थोडासा थोडा राहू दे... थोडा कच्चा थोडा हा उपचार कर
हम्म.
आलोच मी.
आलं.
हहूं... चिकनच आणायचं ना... अर्धा किलो... भरपूर होईल ना?
पोरं झोपायच्या आधी आणलं तर पोरं खातील.. नाही तर पोरं गेले झोपून आपणच खायचं दोघांनी.
हा... मग अर्धा किलो घेऊन येईल... हा
हम्म... चालन.... अर्धा किलो आणा.
चालतंय, चालतंय... चालतंय.... चालतंय ठेवू का मग?
हम्म ठेवा.
हम्म... येतो घेऊन.